हॅलो हा तो पोरग्याला आज पाना हा हे म्हणताय क मी त्याच्याशी बोलून राहिलो बोलूनी नाही राहिल म्हणतात त म अशी आज त्याला नंतर चालायला फोन घावते पण दाख
नाही बोलून राहिला तो त्याला आवाज मध्येच कट होते ना म्हणून आवाज नव्हता येत
अ हा हा ते दिवसाने की बोलून त्यायला म्ह तो हा मग ते मला कंटाळायला घ तू बोल म्हर म्हणते म्हज कंठाळाला ब पोळी हे पाहिजे का कोणाला भाजी पोळी पोळी पाहिजे हेक पाहिजे
कोण म्हणते कंठळाला हो कोणा हा
आले वाट सुधीर सैन आले वाटते
हा आलेन ते आलेन म्हणून त्यांना म्हटलं दार उघडत का
हम् हम्
त्यांनी दार उघडाला लावला त्यांचाच फोन होता ताक आणू का म्हणे तर म्हटलं ताक त्याला म्हटलं बाप्पा सांग की बाब अंडाराईस केलाय म्हणून
घे हा तुला सगून घे ठीक आहेस ् हा मी ना बी खिचडी कडीच केली मी ना सी चडी म आ आ मी बली म्ह क म्हट एक दोन हे सकाळी मोबाईल फोन जा म्हटलं तर दहा दहाणच्या हे ते एके म्हटलं तर हऊ का म्हणज ह तुम्ही का होत
त्यांना सांगितलं नाही का मला आले म्हणून
तो होताच नाही खर हा होता ना हो का सांगितलंय, ते मीच ना सांगितलं नाहीले.
ना सांगितलं का त्यांना? -
नाही मी ना सांगलं त्यान मी हा त्यांसांगितलं मी बी सांगितलं तो म्हणे पप्पा दहा मिनट बोल हम् हम्म शांत
तिनं कोणालाच नाही लावलं वाटते, तिनं पूजीला लावला की काय पाहालागे. नाही वैशीन पूजेला लावला तय ते पहा लागेल.
जाउदेल तीज टेनशन तु काय घे तिले कॉल ति पुरे करायचे. त का काही चंंग ते ज तिले पैसे पाहिजे असतील तर करीन, ते पुरे फोन मी दच म्हटला तिला- पैसे पाहिजे असल तर करेन पुरे कॉल, काय झालं?
परेच बोलली म्हटला दहा मिनिटाचा पूर्ण पा- ह का
होत नाही पूर्ण ते लवकर. -
हां. स्लॅब का आता रात्री टाकतोय का? म आता त-
तड तथ आता फिटंगून राो फिटिंग करून राहिला काय बस
म तेच म्ह
माग अस लाईट दिसून राहिला हा- स्ॅप वर लाईट बी राला रात्री टाकतोय का? तर ते म्हणतात नाही तो- अंडरग्राऊंड फि-
हम्म. बरोबर. मी तेच म्हटलं, - पुजीचा आला नाही तुला फोन करत सक-
अरे अभ्यास सळीन पूजेचा आ सकाळी मी उचलणार नाही, मी तेव्हा येईन तिच-
हम् ब हम्म अरे म्हणे ते नाही मला- मला आला तर माहित पडेन.
हम्म.
कोणा चिलवून राहिले हे अभ्यासासाठी. आता हे अभ्यासातच विचारत होते ना, म्हणून अभ्यास- सतत विचारत होते ना हे म्हणून त्याची जीवावर आली काय-
त्यांना अभ्यासाच विचारलं म्हणून त्यां-
शाळा चालू झाली का? असं चालू झालं का? तर- हा ऊ आ करून राहीला.
मी म्हणूते तरी विचारलं तुला ऐकायला नाही येऊन राहिलं का? म्हणे ऐकायला येऊन राहिला म्हणे.
हा ना तो बोलणार हे तेस म्हणे बोलून नाही राहिणार रेनुका तो बोलून नाही राहिला म्हणे रेणुका- तो.
ह.
मीले श्लोक चोप्पा त बोल की ना बोलो मम्मी तेच- मध बोलल की नाही बोल पण चालूच ठेव जा- म्हट कट करू नका म्हट श्लकन मी ना त्यां फेस बोलली की चावीूस ठेवजाकत नका का झाला हम्म म ते सडली त्यांले
मी म्हणून तर तुला बोलली की कोणाचा फोन पण उचलला तर काहीच होत नाही त्याच्यावर काउंटिंग चालूच राहते आपण कोणाचा फोन उचलून त्याच्याशी बोलून परत तो फोन चालू होऊन जाते
् हम्म मी तेच मी तेच बोलली ना हम् नाही मी त्याच्यासाठीच त्यां बोलली आता काल त्यांचा फोन काही काम नशीना तर राहत घरी मग मम्मी पूजाला लावून पुरे करून टाकन त्यांच टास्का हा आणि लवकर करून द्याचो का म्हज मला फोन काय फोन तुला बघायसाठी नाही ठेवणार आहे मी शाहिन्या सुरतच्या नण की फोन म लवकर पुर करज मग मला बघायला दजो म्हण आच लोकांली गत हम्म फोन पाहाचाय कुढं चालला हा आता वाटी धुवाारी गेलाते त्याला पाणी टाकलं त्या वाटीत
कोणत्या वाटीत
कडी खिचडी बसला खायले खिचडी काय
पूजी चालता पूजी म्हटलं त्या या पौजींच्या वि चारला
आता
हा पूजेचा फोन आला होता म्हणे हा आताच उचला होता तिच आ तर म्हटलं त्या बो च्या याच्यावरला रेणुताईचा फोन चालय म्हटलं भाजींच्या याच्यावर
नाही आता एवढा कॉल करते मी मग नंतर लागलं तर थोड्या वेळाानं जेवण झाल्यावर मग सुधीरच्या लावायला लावीला लागल तर त्यां हम्म पणणी तुले बी जेवण करायचंय मले मले बी जेवण करायचं आणि तुले बी जेवण करायच आहेमा हम्म
आमचं जेवण अजून अजून नाही आमचं जेवण अजून अर्धा तास लागे ना आमला जेवायला बस आत्ताशी तर आलेत आता तशी आले आल्याबरोबर जेवण कुढं वाढती थांब
नाही बा आमच्या इथ तर आल्याबरोबर हात पाय धुतले गे लगेच आम्ही जेवायला वाढतो हम्म नाही आमच्या इथ आले की हात पाय धुतले की पाणी पितात पाणी पी लगे लगे लगेच मग जेवाला वाढते मी अय भाजी घेना शोल्ख नाहीम् मग मी तेच म्हटलं कजर कायले लावला पूजी न आता त्या ब आ ते बी मी तुला बोलली तर कधी श्लोक नाही हे केला तेव्हा नाही तर तिच्या्या नवऱ्याला काही करता येत त युपीआयसी नंबर आणि काय करायचं मला म्हणता की आलंम आहेनुला ग म्हण का झालं काय झालं श्लोक म्हण्लोक म्हणते म्हण हि फोन कोणा झाल झाल म्हणे अस बोले म्हणे आणि मग म्हट व्हिडिओ कॉल करून दाखवा मले पाऊदया तर मग म्हणत्या म्हणे की नाय नाही झालं नाही झालं नाही अजून म लोकांनी मी म्हटलं व्हिडिओ कॉल करा मी सांगतो काय झालं नाही जा हम् हे ते
मी त पहिलेच बोलली होती म्हटलं मला फोन लावसो नको म्हटलं मी जाणार हाय मी का त उचलणार नाही मम्हटलं राहणार नाही म्हटलं
नाही आता तू म्हणत ना वैषून बी के वैषून बी केला वैषूच बी कॉल- हून राहिले म्हणे-
हम्म.
हम्म मग आता मम्मी लावायच्या पहिले मम्मीच्या याच्यावर लावीन मग मम्मी म्हणे तिचा फोन घेऊन- बस म्हणेन तिच्या याच्यावर लावून लावून मम्मीशी बात करेन ते मम्मी बी कानाल लावलं तर कट- ना करून देते मम्मी बी काही काम-
अरे इकडे आण पूजा मावशीच असेल पाय.
मी तेच म्हणल.
दिसतच नाही इथं काय उचलणारे? फोन पूजा मावशीचा आला म्हटल तर म्हटलं उचल.
मग कायले.
काय झालं?
अम. अवं ते पोराच लॅपटॉपच नाही झालं का? हा घ्या ना. तर मी ना ते त्या पोराशी बोलायचं नाही म्ह- नाही म्हणून मग हे अ तर तो पोराशी बोलून नाही राहिला-
याच्यावरून कॉल करणार होती म्हणून कॉल करून सांगत- तुॉ करते त त दोन मिनट ताई च आता पाचच मिनिटांचे. रेणूताईच चाळीस सेकंदाच - राहिलय मग तिचं दहा मिनट पूर्ण होतीन - जेवायसाठी बंद करणारे.
तू कोणावर लावून-
वैश जशवर पा मला वैश मगाता कॉल केते तूजी म्हणते. पूजी म्हणते मी दर्शन शेटच्या याच्यावरून लावून पाहिती लागत का म्हणून.
बरं सामा एवढा होऊ दे म्हणा कट नको करत-
हा मग तिला तेच म्हटलं मी ना की तिचा फक्त तीस सेक- कंदाच राहिलंय आता.
हा आता म्हणजे म्ह मने बोलला मीच बसली मच्या-
पिलू काय करते पिलू तपड- नाही तिच्या चालू आहे बोल. काही नाही यांच ते चालय मला यांच्या- बा पंधरापैकी नून म्हणून लावत होते मी. पंधरा बाकी आहेत. हा माझे झाले माझ- मा नऊशे पेंडिंग ला पडलेले आहेत. पाप झालं रेणू ताई तुझे. अरयच झाले. अगं तिनें लावला होता कॉल. मग तिचा कॉल झाला ना. तिकण कट करा. होईल होईल थांब. हा भाउजींचे पुरे करायला घेतले तिन. हा मग मग अ वैशूचा आणता वैश न केले मला- बघ बाई. पाच सहा कॉल झाले तिचे. मम्मी श म्हणला- वैष् नाही नेमकी वैष् न पूजालाच बोर केला.